हॅलो!
ऐकू येतय?
हा यायलय.
काय करायलाय?
काय नाही बसलोय जेऊन आत्ताच.
लवकर जेवलाय की?
होय आमचं जेवण लवकर असतय तू जेवली नाहीस अजून?
नाही मी जेवलो सोडा मगाशीच कॉलेज मधन आल्यावर जरा जेवतोय.
हा हा.
अजून आमच्या घरात जेवायचेत ना सगळेजण. आता बसणार जेवायला.
होय आमच्या घरात निम्मे जेवून झोपली आता.
आमच्या घरात वेळच होतोया. पप्पा त्यांनी येऊजतम सगळे आल्यावर मग जेवतो ना त्यामुळे वेळ होतोय. हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
ऐकू यायलाय काय म्हणलं?
हा यालय यालय.
काय करायलाय मग अजून?
काय नाही बसलोय वर निवांत.
हम्म तिकड पाऊस वगैरे आहे का नाही ओ?
अ आज नाही बघ पाऊस फक्त नाही तर होता. तिकडं?
आहे की इकड पण काल होता आज जरा बारीक होता सोडा.
आज काय नाही इकड दिवसभर पाऊस नव्हता आज.
गटारी तुम्ब भरल्यात पाऊसाने.
हम्म आज कमी होता सोडा इकडं पण एवढा काय नव्हता. बारीकच होता.
होय म्हणजे होता म्हणायचं पाऊस इकडं नाही आज ऊन आज लय होत वारं. ऊन होतं आज.
हा हा हा.
हम्म.
पावसाचं नको वाटतय बाहेर इकडं तिकड जायला.
होय किच किच किच नको वाटतंय घाण वाटतंय.
तर काय माती असली तर नकोच होतय सगळं आणि.
ते थंडी, उन्हाळा बरा खरं पावसाळा नको वाटतोय.
नको होय की.
कुठ जायला येत नाही, यायला येत नाही. कपडे वाळत नाहीत घरात बसले तरी किचकिच
आणि नुसता गार गार वाटत असते तेव्हा खर
हम्म हम्म होय
मेन मुळात म्हणजे कपडे वाळत नाहीत कपडे वाळली नाहीत की अवघडच होतय सगळ
होय वास येतोय कपड्यांचा
होय
हम्म
आणि वास आला की कपडे घालू वाटत
घालू वाटत नाहीत होय आणि ती कपडे कितीतरी वाळली वाळल्यासारखे वाटत नाही नाहीतर वल्ली वल्लीच वाटतात हम्म
वास तर लयच घाण येतोय बापरे खर त्याचा परत वाटते उगच घातलो कपडे असली आणि कॉलेजला जाताना तर कॉलेजला जाताना तर नकोच वाटतेय म्हटल
हम्म
पोरी पोरी असली की नाही पोरी पोरी असल्या की कस ते कपडे वाळली नाहीत कि वास लय घाण येतोय आहो
हम्म होय
कुठे जायला पण नको वाटते मग
हम्म होईच की मग काय बनवले जेवायला
आज आमच्यात बघा वांग्या ची भाजी, चपाती, भात, डाळीची आमटी
होय
हम्म
हम्म हम्म
आज काही स्पेशल नसते आज गुरुवार आमच्या इकडे बाजार असतो आमच्या इथं आज
हा हा हा
त्यामुळे आज काय
आमच्या इथं मंगळवारच असतय मंगळवारच असतय
मंगळवारी असतोय होय
तस आमच्या रोजच बाजार असतोय मण इथं मंगळवारी असतोय जरा पुढे गेले की बुधवारी असतोय सांगलीत गुरुवारी असतोय आणि इथ जवळच आमच्या इथ रविवारी सोमवारी असतोय पण आमच्या इथ अगदीच ते आम्हाला जवळच मंगळवारच असतोय चालत जाऊन लगेच आणता येतय इतर बाजारला गाडी घेऊन जायला लागतय
आमच्या इथं पण सोमवारचा इथंच भरतोय आमच्या गल्लीच्या इथं पण आम्ही सोमवारचा करत नाही इथं काय एवढ येत नसत ते बाजार मध्ये गुरुवारचा बाजार कसा मोठा असतोय त्यामुळे तिथनच करतो नाही तर मग काय लागल तर उपरीत जातोय उपरीत काय कायमच असतात ना सगळं बाजार भरलेलाच असतो उपरीत
हा हुपरी तुमच्या इतन जवळ आहे काय
वय लगेचच आहे टेक सोडल की उपरी येतीया
काय सोडल्यावर
टेक चढल कनी उपरी येत्या
भा
म्हणजे एक दोन चार गल्या सोडला असा की लगेच असं लागते हो उपरीे
होय.
हम्म
आम्हच्या जवळ नाही. आमच्या इथं काय पण लागल तर हुपरीथ जायला लागतंय आमच्या इथं नाही मिळाल तर मग चल -करंजीला जायला लागते.
हो ना.
हम्म.
हा हा
आमचं गाव एवढं मोठं नाही हो त्यामुळे इथं तर काय सगळं मिळालं जात नाही.
हम्म हम्म छोट आहे काय.
हम्म, मग मिळालं तर इचलकरंजीला. नाही तर हुपरी लामग दादा काय जातोय सोडा वरचेवरर इचलकरंजीला सारखं. त्यामुळं काय येताना लागलं तर घेऊन येतोयंच त्यो.
होय.
हम्म म आणि काय
आणि काय नाही बसलोय निवांत जेऊन भांडी घासली, म्हणुन फोन लावा म्हणून वर आलो वर बसले झोपाळ्यावर निवांत.
हम्म रोज रात्री भांडी घासताय.
होय रात्रीची घासायलाच लागतात, सकाळी डबे असतात ना.
हा हा हा
हम्म सकाळी नाही जमत, उठले की स्वयंपाक करायला लागते.
हा आणि ती रात्रीची खरकटी भांडी पण ठेवु वाटत नाही बा खरं.
होय नाही ठेवत अगदीच कधी लईच कंटाळाला अगदीच थोडी भांडी असली तरच. ठेवतोय नाही तर नाही कधी असं संकष्टीला त वेळ होतोय ना जेवायला चंद्रोदय ला असते की वेळानं
हा हा
मग त्यावेळी ठेवतोय साडे दहा पावणे अकरा वाजले की. मग नाही घासत एवढा शक्यतो वेळ आम्हाला कधी होत नाही. अगदीच कोणतर आलं किंवा काय उपवास असला संकष्टी चंद्रोदय वेळान असलं तरच
होय, संकष्टी म्हणजे चंद्रोदय जरा वेळानच असतोय. नऊ साडेनऊच्या पुढेच असते.
हा ना
त्यामुळे वेळ होतय जेवायला मग त्या दिवशी.
हम्म
हम्म मग काय आणि?
काय नाही अभ्यास कधी करतेस?
अभ्यास आज जरा पोटात दुखालय म्हणून आणि जरा नुसतं वाचलो तेवढंच.
हम्म हम्..
आणि नोट्स थोडी अंडरलाईन करून ठेवलोय.
होय का..
आता हम् जरा सकाळी लवकर उठायचं आणि लिखाण करायचं परत वाचन करायचं. सकाळी जरा केलं की कस लक्षात राहते. ना वाचायला वाचलेलं, शांत असतय वातावरण त्यामुळे. नाहीतर आमच्या इकडं माग लय हाईत. सकाळी उठल्यापासन माग चालू असत्यात ते. रात्री झोपेपर्यंत. हॅलो...
हा ते इचलकरंजी त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे ना, मागासाठीच.
होय..
हात मागावरलं कापड.
हम्म. ! ! त्यामुळे नाही तर मग काय, गुरुवारचं तेवढंच आमच्या इकडं म्हणजे माग बंद असतात.
हम्म हम् लाईट नसत्या काय.
नाही नाही लाईट असत्या पण, तस सगळ्यांचा पगार आमच्या इथं गुरुवारी होतोय नी,
हा हा...
मग त्यामुळे सगळ्यांचच बंद असतात माग. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणल नाही.
नाही काय हा हा तसा आवाज आलाय झोप आल्यासारखं.
नाही, नुसतं आडवं पडलोय.
हा
त्यामुळ तस आवाज यालाय.
होय...
हम्म, !
हम्म हम्
सकाळी आणि लवकर उटाय लागतय नी,
होय..?
हम्म तुम्ही कधी डब्ब तेन बनवून देताय मग,
अ, मुलगी दहा वाजता जात्या हयनी पण किती साडेनऊ पाऊणे दहा लाच जातात.
हम् हम ह,.. मग आठ नऊ आठला स्वयंपाकला घातले तरी होते मग,
हा होय आठलाच घालतोय स्वयपाकाला साडेसात आठला घालतोय.
हम्म तर कुठं आवरतय.
हम् घरी असतोय त्यामुळे टंगळ मंगळ नाही तर मग कु बाहेर कुठ जायच असल कि मग लवकर आवरतोय उठून.
हा हा हा
हम्म
चिड कड बाकी काय नाही?
बाकी काय नाही चाललंय की रोजचच रुटीन आपलं. जेवायचं खायचं प्यायचं झोपायचं उठायचं?
कामं करायची
हा, आणि करायचं खायचं प्यायचं झोपायचं
हहहहहं.
अन् तुम्ही काही जॉब वगैरे करत नाही काय?
नाही नाही मी घरीच असतोय, मुलगी लहान आहे ना अजून.
हा हा.
हम्म, ती जरा शाळेत चालली की मग जायचं.
हम्म. लहान आहे त्यामुळं काय होत नसल नाही जायचं तुम्हाला पण.
होय.
तुम्हाला काय झोप याला वाडतं.
मला झोप याला झोपेचं टायमिंग झालय ना.
त्यामुळं.
हां. कसं दहा सव्वा दहा ला झोपलेलं आसतोय आम्ही.
हम्म.
हम्म,, साडेधा जास्तीत जास्त वेळ म्हटलं तर पावणे अकरा, त्या वेळ त्याच्यानंतर जागे नसतोय.
सवय असल्यामुळे ते झोप येत असल आता.
हा सवय असल्यामुळं झोप आणि आज दुपारी पण झोपलं नाही, मुलगी जरा आजारी हाय त्यामुळं झोपू दिली नाही,
हा हा हा.
हम्म्म.
चालतय मग ठिवु काय म्हणलो.
हा हा, चालतय ठेव.
हां.